हो आता जायचंय.
हा का.
काय चालू आहं? काही नाही काही नाही चालू आहे कॉल करणं चालू आहे कार्याचे.
हा का झालं नाही का?
नाही तुझं काय चालू आहे?
माझ काही नाही हेच कॉल येत्याती.
हो का.
हम्. हा आवरल तुमचं आवरलं?
आमचे पण आवरले.
हा हा मुलं आली असतील शाळेतून?
हो आले ना शाळेतून आत्ताच. मुलं आल्याच्या नंतर डांगोडा दांगोडा असतो.
हम्म किती ते किती शाळा राहते त्यांची?
तर साडेसात ला दोन वाजेपर्यंत घरी येतात.
हा का. शेतामध्ये काय लावलेलं आहे तुम्ही?
सोयाबीन लावलेले आमच्या शेतामध्ये.
हा का
हम आता काही शेतामध्ये जायचं कामच नाही पाऊसच चालू आहे आठ दिवसापासून.
हा पाऊसच चालू आहं.
हम्म हा पा मारलेले आणि त्यांना असं बाईचं टकाटका रक्त काढायला पण पाऊसच नाही उघडत आहे ना.
हम्म पाऊस आठ दिवसापासून चालूचं आहं.
हम्म बस होयाचं नावाचं नाही घेतलं. आज तर खूपच कालपासनं खूपच पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस होता. हम्म
उघडतंच नाही.
काय आणि पातवडाचे दिवस सांगितलेलं पाऊस.
धर की फोन.
हम् काय माहित पर्यंत म्हणत कोणी चार तारखेपर्यंत.
हो का.
मग तुम्ही तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले?
माझे का दीड.
हो का कशी चालली मग लाईफ?
चांगली चालली.
हो का.
ह् हम्
बरं चालू आहं मग? ह्म चालंल करन मग मी कॉल.
हो हो चालेल हा. हो